हा.
बोला ना.
काय करते?
काही नाही चालू ये भांडी इथे घासण आता जेवण केलंतो.
हाव का?
हा.
राम झोपला काय.
नाही ना
हो का.
राम नाही झोपत आता.
तेव्हा पण नाही झोपला तो.
नाही.
हा. आवरलं नाही काय काम अजून?
आताच फराचं केलं खाल्ल आता भांडे घासती.
हो का.
हम्म.
पाऊस चालू आहे का?
चालू हाय ना.
तुमचं काय चालू आहे?
काही नाही मी बसले होते आता तस मी पण जेवण ते केलं आत्या आलत त्यांलं चहा ते करून दिलं.
हा आय आय कहा
हा प्रिंटर कॉफी काय चाललंय मंग अजून
काय नाई मंग
दक्ष
त्या त्यांना एक जणीला कार्या अँप आलत. त मंग त्यांच कमुन चालत नाई, कानू ते
ते टास्कच कंप्लिट म्हणजे, टास्कच येईल नाहीेये अजून.
अरे टास्क येईल. पण त्यांना तास कंप्लिट करा पण सांगितलं त्याच्यावर फक्त ते ओपन कमुन नाय होईना, तेच नाय कळाना.
होऊ का पण नाही, न मी चेक केलं ना, त त्याच्यावर अजून हेच नाय आणलय ना टास्कच नाहीये त्याच्यावर अजून.
टास्क येईल. पण ओपन नाई होईना, तुम्ही खाली नसन बघीतलं वर बघितलं
अ त्यांनी मला, मी खाली बघत होत. त्यांनी मला वर करून दाखवलं.
नाई ना खाली येईलेले. पागल ये बाई त्या
मी, मी, काय केलं, मी खाली खाली करत होत तेनं त्या म्हणे खालना करून ये, वर करा मग, अ
थांबत पण नाही जरसक.
हा मी पण बघत होते. पण मंग त्या म्हणे का न वर ती वरती करून बघा म्हणे, म्हणलं पण वरती टास्कच नाय, म्हणलं कंप्लीट ये.
वरचे ते पहिलेच कंप्लीट ये, खाली टास ये ते
हा ना, ना नांत निवतं खाली पाहूनच नाय, त्या म्हणे वरतीच ये वरतीच ये.
मी आले असते, तिकड तुमच्या घरी त बर झाला असत.
हा ना. आणि ते एकतीस तारखेला लॉकच, त ते फोनच सांगितलं.
हा त्यांना पण तारीख आली ना आत्ता मेसेज आला त्यांना त्याच्यामुळच त म्हणली मी की येईले त्यांना त त्या म्हणता का नाय.
हा का
ये झोपून राहाय की, आजी जवळ पटकन अंगारकी, लय पाऊस आला जोरात आणि झोपूण राय तो झोपत नाही. आणि दुसऱ्यालाही झोपून देत नाही.
हम्म, दिवसभर बी नाहीन मंग रात दुपारी जे झोपला आसन ना, लवकर झोपतो क काय तो
कशा सगळंच परेशान करतो.
हा का
मानत
सगळे लेकर झोपता. रात्रीचे दिवसाचे दिवसां झोपता लेकरं हे काय झोपतच नाय.
हं हे म लवकर झोपू घातल होत आज सकाळी ना मंग त्याच्यामुळ काय आता झोपनाच ते
हा त्याच्यामुळे
हम्म, साडेदहाला उठला होता तो.
हाव का?
हम्म.
येवल लवकर कोण झोपू घातलंत म?
मग सकाळी मो चाला ते मा माया मागं मागंच पळंतो म पानी खेळतो, धुनं त्यांना भांडे घासतांना मला घासून दे घरच्या प्लेट असलं की माझ्याकडे पोहच दे पण त्यालाच पाआत बसुस्तर त्याला झोपू घालह्न्याला. म सकाळी झोपू घातलं का दिवसभर ताण देतो.
माहितीस्सह ना? दिव दिवसा झोपला का कसं? येकच योक दोन तास जात्यात निघून.
मंग नायी मंग समजा अकरा वास साडे अकराला बाराला जोपला, दोन, आडीच, तीन वाजेलोक उठत नाही ना.
हा मग तेच न? दिवसाचं तान ऱ्हात नाईना म?
हम्म.
म हा.
पनरे वल्लं झालं की सर्रदी होती त्याच्यामुळं ते टोपीच घालत होते यायला सक ते सगळी जरसं म्हणलं कशाला जायला की कवरलोक घेतली. हो चालूइ हे इकडे आज सकाळचा.
हा न, सकाळचा चालूचहे. बंद झालाच नाही. कपडे नुसतं बाहेर टाकान मधी घ्याय.
हं, चालूए काढणं, टाकणं, काढणं.
कळत नाही ना?
हम्म.
हा. मंग काय चालूए? काय म्हंताय अजून?
काही नाई म
हं. हं, चाल आन ठेउ का? करते मी तुम्हाला परत एका दोन मिनटांनी.
अह हा.
हा हा.
बरं चाल
हाव, हो हो.